ह बोला ना कशा आहात?
मी बरे तुम्ही कसे आहात?
झालं जेवण वगैरे
हो झालं माझं, तुमचं झालं?
हो झालं
काय करता तुम्ही आता?
काही नाही बसले बाहेर
तिथं अ तिथं ग अं गर्मी आहे का?
नाही नाही रात्री म्हणजे आता कस झाडे वगैरे आहेत आमच्या म्हणजे घराच्या साईडला भरपूर त्याच्यामुळे असं वातावरण पूर्णपणे. थंड आहे.
मग खूप छान आहे की.
हो हा का? म्हणजे थोड गरमी आहे पण कस झाड वगैर. वगैरे मोठे मोठे म्हणजे आमचे जे आजी आजोबा आहेत ना त्यांनी अगोदर लावलेले आहेत मग त्यामुळे असं मोठीे मोठी झालेली आहेत ते झाडे. त्यामुळे अशी थंड हवा येते. काय प्रॉब्लेम वाटत नाही.
त्यामुळे पण सगळे म्हणतात. ना की झाडे लावा, झाडे लावा. झाडे हो हयाच्यासाठीच म्हणतात ना आजकाल खूप हो आजकाल तसंच ते ग्लोबल वॉर्मिंग होत. ते झाडामुळेच होते की लो ते सगळे लोक झाडं कापतात. आपल्या सुखासाठी कुणी आपलं घर बांधण्यासाठी झाडं काप त्यात कोणी रस्ते बनवण्यासाठी झाडं कापतात कोणी समजतच नाही ना ते की झाडं किती महत्त्वाची असतात
हो ना पण झाड म्हणजे झाड आहे तर जीवन आहे आपलं त्याच्यामुळे म्हणजे एकदम निरोगी आयुष्यात जगू शकता
कॅल्शियम आपल्याला भेट कॅल्शियमच म्हणते ऑक्सिजन भेटतात.
हो ऑक्सिजन भेटतो दम त्यात म्हणजे आं आंब्याची झाड म्हणजे खूप थंड असतात आपल्या शरीरा सुट आंब्याची आणि ते लिंबा हो लिंबाचे जे झाड असत ना त्याच्यापासून पण खूप चांगलं म्हणजे ऑक्सिजन आपल्याला भेटून जातो
झाड खूप थंड ते देतो वातावरण तुम्ही तुम्ही कोण कोणती झाडं लावलेत
अ आमच्या इथं म्हणजे मँगोचे आहेत दोन चार परत नारळाचे आहेत पाच सहा म्हणजे आमचं अंगण खूप मोठं आहे त्यामुळे म्हणजे झाडे लावलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही
हो त्या त्याच्यासाठी पण ना खुट खूप मोठी जागा पाहिजे की आप ह
हा म्हणजे गावी असतेच ना जागा भरपूर असते थोडस सिटीला थोडा प्रॉब्लेम येतो कुंडी मध्ये लावा का इकडे लावा ते पण म्हणजे अे मँगोचे वगैरे चालत नाही त्याला पण शोध लावी लागतात
ते कुंड्यामध्ये कपता लावलय मी आणि तु लावली पणग ते मी कुठेतच लावले मला जागाच नाही ना कुठं लावून
हा मग तेच आणि ती जास्त म्हणजे जी झाड मोठी जास्त होत नाही ते कुंड्यात लावला का ना
हो आणि आता तुम्ही काय काय अजून काय लावलंय तुम्हाला तर खूप ते मजा येत असलना ते नारळ ते मँगो तुम्हाला सगळ्या घरात
हो ना हो म्हणजे सगळीच झाड आहेत आमच्या इथे चिकू आहे म्हणजे ज्या त्या मोसमला जे फळ लागतात ते सगळे आम म्हणजे घरच्या घरी निघून जातात झाड आहेत आंगण खूप मोठं आहे आमचं मग सगळी झाडं लावत तम तुम्हाला कुठले कुठले आवडतात
मला मला तर अस मला आंब त जावा खूप आवडतो झाड आंब्याचा नाळ्याचा म्हण मला सगळ्यापेक्षा ना मला ना कढीपत्ताच खूप आवडत कि ना मला असं वाटत कि माझं जरे कुंडीत मी लावलेलं ते कीपत्ताचा झाड मला असं वाटतं की त्याला ना मी जमिनीवर लाव की त्याला खूप त्याला पसरायला त्याला जागा भेटे पण काय करू शकते की हो ते तेवढाच आहे मी कि किती वर्ष झालं तिला लावून पण तो मोठंच नाही होत कारण की ते कोणीलीतच लावलंय मी तिला पसरायला जागाच नाहीये. जेववर त्याला जागा भेट द तो तळत तेवढाच पसरणार तो चार पाच वर्ष झाले मला त्याला लाव
हा ते पण झाड मोठं होतं म्हणजे छान येत.
छान मोठं होत पण माझं होतच नाही, ना मी कुंडीत लावलंय ते जगा पाहिजे जगा हाय नाही, कुठे पण जगा पाहिजे ते मला खूप आवडत. ते की जिथे लावले असं ना प पेड पौधे असे झाडं मला खूप आवडते की ते ती जागा मला खूप आवडते.
हा हा. आमच्या इथ आहे मगजे आम्ही आम्ही ते बाहेरच लावलेलोते इकडेप त्याच खूप मोठा आलाय म्हणजे खाली आज सावलीला बसू शकतो इतकं मोठं झाड आलेलं आहे.
योगा
हो परत बेलीच झाड जे म्हणजे आपण महादेवाला बेलपत्र वाहत ना
हो, हो, हो, हो.
हा त्याच. पण आहे. घरी मग परत ते शमी पत्र आवळा. म्हणजे सगळी झाडं हो आवड ण लालेला तो काहीत मोठ नाही पण आहे म्हणजे आप हा च पाच फूट आहे.
सगळ्या लोकांना समजला हव की तुम्ही रास्त्यासाठी तुम्ही मोला सा तुम्ही मॉल बनवायसाठी बिल्डिंगे उभे राण्यासाठी तुम्ही ते सगळ झाडं कापतात तर हे नाही करायला पाहिजे.
हो ना म्हणजे, ते त्यांच्या कामासाठी म्हणजे निस निस्वर्थ होतात. सगळी झाडी कापून टाकतात.
झाडे सगळे कापूनात हे विचार विचार नाही. करत ना की आता मला सुख भेट ते. आणि ते पुढं काय होणार आहे.
नाही, ना म्हणजे सगळं आपण डिपेंड झाडावर तर येत राहोत ऑक्सिजन भेटतो सगळं म्हणजे श्वास श्वास आपला पूर्ण झाडामुळेच आहे का.
सगळं आपण डिपेंडच त्या त्याच्यावरच डिपेंड आहे झाड आहेत. पण म्हणून आपण झाड नसेल तर आपण कशाच जगू शकतोय.
हो ना फुलाची वगैरे सगळी झाडे म्हणजे नर्सरीमध्ये भेटतात आम्ही सगळी तिथूनच नर्सरी मधूनच जा
मग सगळे मोठे मोठे झाले असेल ते गुलाबात
म हा आहेत थोडे पहिले इथले आपल्या गावातले आणून लावलेले आहेत ना ते मोठे आहेत मून आणून लावलेले आहेत त्या अजून तेवढ मोठी झालेली नाहीत म्हणजे आत्ताच एक दोन वर्षाखाली लावलेले आहेत पण ते पण खूप छान छान आहेत वेगवेगळे कलरची वेगवेगळी फुलं आहेत खूप छान दिसतात
अ मला पण खूप आवडते की ना गु मी पण हो मला पण खूप आवडते की मी ना गुलाबाचा ते लाव झाड लाव पण ना माझे ना मोठं नाही होत ते ना जळून जातात माझे गुलाबाचे ना झाड म्हणजे सगळे जण कितीतरी आणले आहेत एक मी आणलं होत पांढरा पांढरा गुलाब अस तो आणलेला मी अनेक हो पण ते सगळंना जळूनच गेला तो माहित नाही पता त्याला काय होतय त्याला पण कोणती खाद देईल हे पण मला माहित नाही
म्हणजे जे आपलं जे रासायनिक खत असत ना ते चांगलं असतं
हो
जे गावरान खत भेटतं ना श शेतामध्ये वगैरे हा ते आणून टाकायचं त्याने म्हणजे खूप ग्रोथ होतो झाडाची आम्ही म्हणजे तेच वापरतो आता इथे
मी पण आता तेच बघते की मी खाद कुठं मी घेऊन येते आणि ते टाकते त्यांच्यात ते ना की मला मी स्वतःच बघतीना सगळच झाड मीच बघते दुसरा कोण बघ नाय फक्त माझीच ती जबाबदारी आहे की मीच बघणार ना कि सगळे सगळे जण ते ब बघन जेव्हा
हा हा अजून कुठली कुठली झाडे लागलेली आहेत हो भाचा आहे
अच्छा अच्छा मी लावले मी कढीपत्त्याच लावलेलं मी मनी प्लांट लावले म मनी प्लांट तर माझ खूप मोठ होते. त्याच तर मला काय नाही तर खूप मोठे होते हो वेळ वेळ येतय ते खूप मोठे होते ते तर मी एक झेड प्लांट लावलेले आणि एक मोगऱ्याच लावलेलं एक मी निंबूचा लावलोय पण निंबू माझा ना ते मी कुंडीतच लावलेलं आहे सगळं
लिंबूच कस येत म्हणजे लिंबूच्या झाडाला म्हणजे जागा लागते
ते त्याला लिंबूच नाही य ते छोट किती तर वर्ष झाले मला दोन तीन वर्ष त्याला लावून पण तो मोठच नाही होत ते लहान की लहानच पण त्याचे ना ते त्याचे जे पानं असतात ना त्याचे त्याचा वास घ्यायला मला खूप आवडतं निंबूचा म्हणून मी तिला त्या तेला काढत त्याला
म्हणजे त्याला थोडी मोकळी जागा लागते मोठं होण्यासाठी लिंबाच्या झाडाला
म्हणून मी त्याला काय करत नाही त्याला काढतच नाही पण मला जेव्हा मला वाट ना की मला असं ते पान मला ते घ्या मला मग मग त्याच्या पान तोळून येते जास्त मोठं नाही होत हो सुगण तर खूप छान होता त्याचा आणि मी लावले तुलसी लावलेली आहे कृष्ण तुलसी आहे माझ्याकडे
अच्छा अच्छा
सगळे लावलेले फक्त मी त्यांना खाद नाही देत पण त्यांच मी ते रोज ते करत राहते कधी त्यांचा ते पाना सुटलेलं काढते तर माती खालीवर करते हे मी करत राहते रोज पाणी देते पर ते खू खूप गरमी झालीय ना तर त्याच्या मुळे पण ना ते सगळ झाड आहेत ना ते जळून जातात
पाणी घातल्यानंतर राहतात की
हो कधी विसरलं तर बग गेला मग तो झाड
सकाळी सकाळी टाकायचं कस दिवसभर पा माती गरम होते आणि रात्री टाकल्यानंतर म्हणजे पूर्ण गरम पाणीच लागत त्या
हो
सकाळी सकाळी म्हणजे रात्रभर पूर्ण माती अशी थंड पडली राहते
हा ते म कधी कधी मला आठवलं ना तर मी टाक ते पण माझं की मे नियमित टाकते पाणी पण कधी कधी असं होतं की मी पाणीच नाही टा टाकत नंतर सगळं ते खराब होऊन जातते मग खूप दुःख वाटत की हाय हे मी लावलेलं होत आणि ते सुकून गेलं ते खूप वाईट वाटतं म
हा ते तर आहे बघा म्हणजे लावून पूर्णपणे आपण त्याची व्यवस्थित निगा करायची आणि ते नंतर राहिलं नाही कि मग थोडं मणाला हे होत
तुमच्या संग बोलून मला खूप खूप चांगलं वाटलं. धन्यवाद.
मलाही. चालत. करते. मला दोन, चार काम आहे करते नंतर.